हा बोला बोल कि
हॅलो.
हॅलो आवाज
काय कराल्यास हा यालागलोय काय कराल्यास?
करालोय सॅम्पल करालोय तू.
मी हाय खायला बाहेर आलाय खायला घ्यायलागलोय.
बारका आहेस काय खायला खायला.
बारकीचं हाय की मग म आमच्यात काय बारकी मीच हाय भरपूर जण हैत बारकी आमच्यात.
किती जण हैत?
मग एकाला किती एक, दोन, तीन, चार, पाच, साहा जण हैत.
होय.
मग.
चांगलाय काय नाही चालल्यात काम सुट्टीत
होय सुट्याच. मग बरी हाय जेवलीस?
काय नाई बग. नाही अजून जेवायची हाय. नाही आम्ही जवायची हाय. हम्म काम संपायचाय अजून.
का?
हम् घरातले कसे हैत मी व्हय डाळीची आम टी भात, भरलं वांग, चपाती, लोणचं, खर्डा. कोशिंबीर, पापड.
हां एव्हडं आणल्यास?
एवढं आणलंय माझ्या मैत्रिणीला आवडते कारण मैत्रिणींण डक्कीच दिली मला आज.
व्हय भारी हाय भारी हाय.
आलीच नाही आणि काल बारसं होतं मैत्रिणीच्या घरी तिनं तर काय आमंत्रण दिलीच नाही मला. त्यामुळ ते एक
हां हा.
हो
आणि
आणि काय नाही बघ. तुझं काय काय घरातलं काय करायला, हम्म
हाय सगळी घरात आहेत आत बसल्यात पाऊसाला द आहेताच अजून थोडी थोडी गेल्या थोडी हाय
हा हा
मग हम्म
तिकडं यायचं आहे पाऊस नाही आहे इकड तिकडं आलाय व्हय
इकडे पाऊस आलाय मोठा कपडे घातल्याला बाहीर वाळत ऊन पडलेय म्हणून
हा
आणि पावसाला न मोठा
हो इकडं बारीक आलाय आता सकाळपासनं ऊनचं होतं हम्म. हा
चाल मोठा आलाय पाऊस.
सांगली
काय नाही निवांत हाय जेवायचं आता चपाती करायची आता अजून चपाती करणाराय
कधी चपाती करणार
आता गरम गरम करायचं अन् जेवायचं
होय असल्या ह्याच्यात गरम गरम भ जी च्या चपातीतेन गरम गरम खाऊ वाटत्या
सगळं गरम गरम खाऊ वाटतेय ना म्हणून मग गरम गरम करायच आता
होय ना
हो हो
मिसळ करून खायची कांदाभजी करून खायच
हम्म आज घरी आहेच करायचं की रोज काय वेळ मिळत नाही हम्म जा म आत्ता करून
जाशील का नाही कुठं तर फिरायला आज
कुट जाऊ फिरायला पावसा
हम्म
हम्म
पावसात कुठं बाहेर पडूच वाटत नाही कि नाही
होय नाही पावसात भिज
हम्म ड्युटी किती ते किती असत्या आवाज येत नाहीे तुझा
तुमचे
माझी नाऊ ते पाच उटत्या ओ ऐकू येतेय काय हॅलो
हा येतय बोल की
हा माझी नऊ ते पाचच असत्या
हॅलो मा
ऐकू याले काय तुम्ही रेंज मध्ये नाहीयाय ओ मॅडम होय काय चांगलाय मॅरिड हायसा काय
रेंज मधीच आहे हो
हॅलो काय म्हणला
वार तेन यायलय ना त्यामुळं रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा पाऊस याय लागलाय
हो का
हा
बरं बर आणि काय म्हणताय
काही नाही बघा निवांताय
घान तसा जरा शेतात काय काम हायत काय बक्षीला का नाई
आं
शेतात काय काम आहे काय बक्षीला का नाही
आता काय पाऊस पडलाय आता काय काय काम नसतंय काय नाही शेंगा शेंगा पेरणी वगैरे झाल्या शेतात बि त्यामुळे आता काय नाही आहे सध्या
होय काय हम्म लवकर शेंगा येऊतच मी की खायला तुमच्या घरला
चालत या कि
तुम्ही तोडून द्या मी त्या बांध्यावरती बसवतो तुम्ही तोडून तोडून द्या खायला मला
होय काय बाय नाही तिथच राह तुम्ही तिथच राव्हा मी पार्सल देते की तुम्हाला आणून ह हा पार्सलच देते आणून
हो चालेल
हम्म
चालते ठेवते करते आणि पोल हा मी थोडी कामत आहे
हा हा चालेल चालेल
हा बय बाय
हम्
हॅलो हॅलो फोन नाही कट होत तु तुम्ही कट करा
एक एक मिनटं मी करते
हो चालेल
तुमच्या का होत नाहीे
आं हॅलो
हॅलो